आवाज नाही येत का हा येतो. काय करते?
काय नाही. तू काय करत? नाय ना हा कायच नाय झालं, जे ठीक आहे. आयो ते आता गेले दोन, तीन वाले. सगळे सगळं रिव्हजन केलं पण काय माहित ध्यात राहिते का नाही.
हो ना बाई किती अवघड पेपरऊ द्या मला टेन्शन आल.
हो झालं.
हो का!
काय मग एकच हाय इथ गेल चांगल.
किती मस्त म्हणजे आपण महत्वा दिस फिरायला जायचं आपले दोन दिवस ना. पंधरा, सोळा काय म्हतता पा
होय, अगाऊ आपण
नाय नाय म्हणून आपण पेपराचं
त्याच्या जर मनात असलं तर नाही नाही पेपर झालं कीन पण आपण तिथे फोटो काढणार फोटो काढायच बस. त्याला नाही म्हणायचं आपलं कुठे उद्याचा काय प्लॅनिंग आहे ते त्याला बोलू द्यायचं सगळं. आपण गप्पा गलो नेहमीच बोलतो.
किती वेळ
हम.
जाऊदे पावन आहेत नायचं म्हणलं तर यांना समजत होतं. मला तर शंभर टक्के गॅरंटी वाटत होती ती कॅन्सल करेल. आणि जर केलंस तर आपण मग जाऊ कुठेतरी.
हम्म.
हम्म, मग आपण वेहसे न जाऊ शकतो.
हा ते सांगतात काय नाही त्या दिवशी. सोळा तारखेला बोल तिला जायचं का नाही?
उद्याच बोल बोलल्या आहे की नाही बरंता एक दुसा आधी काय फायदा आहे.
हो.
बाकी मजेत ते
हो बाकी मजेत सगळं करण उ त्या्याच टेन्शन नाही आलं पेपरच काय होईल काई सार, काय ध्येणात नाही काय एक्संपल ध्यानात न्हवत.
पहिल्यापासून म्हणजे आपण वाटते की आपण करतो. करतो पण आता हे ओमकार मूळ होत. हम्म. बाकी काय
काय मग घरी घरी कॉल केला होता का नाही घरी.
हो घरी आत्ता थोडं म्हणजे कॉल केला होता पाहता दहा वाजे झोपले असतील घरची.
हो.
मग काय केल्या नाही डबल.
हम्म हम् आज उशीर झाला ना आपल्यालाच.
हो ना. उशीर ते उशीर झाला म्हणलं, पेपर हाय म्हणलं आपण परवा दिवशी पेपर साठी कालच्या च्या पेपर साठी परत झोपलो.
हा अजून जेनेटिक वाचायचं राहिलं.
तिथे मोबाईल पाहता नां कसं पण
हम्म हम्म
हां ते डोक्यात टेन्शनी त्या फार मागच फक्त पासिंग नि गा जशी पासिंग किती दहा पाच मार्क हो दोन दोन, दोन एक, एक त्याच्या पासिंग
झालं
मी दोन म्हणजे मी
खर ते पण यायचन ची पण एचींच पण पासिंग निघायला पाहिजे, तर एची पण पासिंग निघली ना
बस बस काय का दोन्ही पास झाले. मला काही गरज नाही सी ग्रेड पडला, का बी ग्रेड पडला तर फक्त पासींग निड हम्म कारण की त्या सी ग्रेड आणि बी ग्रेडपेक्षा सध्या पास होणं महत्त्वाच आहे, फक्त पी ए डबल एस तिथं मेसेज आला पास बस बस मग टेन्शनच नाही हं होना यार, दिदी कुठे? दिदी काय करते?
बाहेर हाय.
होव का आईचा कॉल आलता वाटते दिदीले?
आईचा
हम हम्म
हं होव का, काय माहित बाई काय होतय?
तू येतो काय नाही म्हटलं फोन करून?
हम्म मला काय येते ना?
दादा आलत वाटतं आज
होव दादा आला होता. माझा भाऊ आज
उद्या पण येणार ए, उद्या पण येणार आहे का? येतो का? आता मला तर येवून राहीलं. आला का? आला का? आता आला का?
नाही.
हॅलो, हॅलो कट नको करू.
हॅलो! हां आता येतोय.
आता आला का? हंम म्हटलं दादा उद्या पण येणार आहे का मग?
हा उद्या तर त्याचा पेपर आहे टायपिंगचा, तर दादा येईल लवकर जाईल, आपलं तर आपण नेमकंच जाणार अन् दादा येणार वाटतेय असंअअअ, दादाचा पेपर काय माहीत कितीले?
हुं हुं.
जर काही नसतं ना, तर दादाला न्हीहून घालायला लावलं असतं, शंभर दोनशे रुपये वाचतात.
हो ना यार शंभर रुपये कित
हों ना हायच काय ते दूर लवकर गाडीवर गेलं आणि जाऊन आल तर
हुं म.
म्या पोरीच्यान आटपाय लागते
हुं हुं आगल दिन तेत काय कर समोरचं घर नाही का तिथे मत् टाकत
हम्मम
पत्रवळा वाटेल तर वाढेल, की मस्त काही काही बड्डेच असेल पार्टी. बड्डेची पार्टी असल
कोणाची?
हम्म त्या दरवाजा समोरच्या मस्त पत्रावळ्या वाढलेल्यात की
हो व.
हम्म
का हाय तिथ? जेवन त्याच्या बड्डेच
हू हू.
किती बेकार म्हणलं बाई?
हम्म, नवरा बायको जवळ बशिवलेत काय माहीत बाई. मी आज मस्त बेसन खाल्ली, बेसन पोळी.
हो, पिठलं भाकर. झुणका भाकर.
झुणका भाकर, झणका भाकर खाली.
पिठलं, स बेसन झुणका
नाही, हा मी तेवढंच.
आम आमटी. नाही. म्हणजे आता वेगवेगळे मला माहिती आहेत. ना भाषा मला सर्व तर हेला चून म्हणतात.
हा सगळ सगळ्या लँग्वेज येतात. तुम्हाला,
हो ना.
हा.
मस्त आहे. मग,
कशाची मग तू कोणत्या एरियामध्ये राहते.
रेंजमध्ये ये ना,
ह इथं, आमचं कॉलेज इथेच
रेंजमध्ये तुझा आवाज तू एक बोलल्यानंतर दोन मिनिटांनी आवाज येतो.
हा हा,
हम्म हम्म हम्म हम्म मस्त आहे मग, माझी रूम इथ संतोषी नगर, संतोष नगरमध्ये हम्म.
हो, का अ मग तुझं मस्त
हो फिरत त्या रूम वर आले, फिरत राहत असते. तिथून पद्मतीर्थ मला लय जवळ पडती. हम्म,
हम्म - तेवढच फिटनेस घरी व्यायाम करत नाही वाटते. झोपून राहायचं.